हा बोल? हॅलो.
मला वात, थोडं डिफ त दैनंदिन लाईफ बद्दल किंवा आपण डेली लाईफ जातो
तुझा आवाज अडकतोय तू रेंज मध्ये जा. आवाज अडकतोय रेंज मध्ये जा.
आता बघ येतोय, आत्ता येतोय का, हॅलो.
हा हा आता येतोय.
अजून, ओके चालेल तर मी सांगेन तुला की हा तर आपण हम्म तर आपण म्हणजे डेली लाईफबद्दल थोड डिस्कशन करणार आहोत की आप आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपण काय केलं पाहिजे किंवा काय करू नये? आपलं डेली लाईफ कशी असायला पाहिजे किंवा आपण कसं जगलो पाहिजे. निरोगी राहिलं पाहिजे याबद्दल आपण डिस्कशन करूया, तर फर्स्ट तर काय आहे सकाळी लवकर उठणे. योग्य व्यायाम करणे, किंवा एक्सरसाइज करणे. आणि निरोगी राहणे हे खूप महत्वाचं आहे, तर काही लोक म्हणतात की आहार, आहाराचं काय? फक्त व्यायाम असून चालेल काय तर त्यांचा जो डाऊट आहे तो एकदम बरोबर आहे. आता जस की आपण म्हणतो की फक्त आय व्यायाम करून शरीर सदृढ राहील काय, आपण काही खाल तर ते की जंक फूड वगैरे खाल्लं, तर आपलं शरीर निरोगी राहील का? तर याचं उत्तर लहान बाळ देखील आप आपल्याला नाही असच देईल कारण त्याला जी म्हणजे त्याला पण बुद्धी आहे की समजत. व्यायामबरोबर आहाराची देखील आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये योग्य गरज आहे. म्हणजे आपण काय खातो? आणि काय करतो यावर देखील आपली आपली अ प्रकृती आपली बॉडी आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगते जस किर लगेच रिॲक्ट करते, जस की तेलकट खाल्यामुळे पिंपल्स वगैरे होणे, एखादं खराब पदार्थ खाल्लं किंवा खराब झालेली भाजी खाल्ली तर लगेच पोटात दुखणे शिळे अन्न खाल्यानंतर देखील पोटात दुखतं, तर लगेच आपली बॉडी रिॲक्ट करते.
हो.
तर त्याच पद्धतीत, आता मी बोलायला गेले की म्हणजे डाय डेली लाईफ बद्दल काय केलं पाहिजे. तर पूर्वीच्या काळात तु ऐकलं असशील, की डायरी लिहित होते. वेगवेगळे म्हणजे आपले विचार वगैरे लिहित असत, त्या डायरीमध्ये.
हा, विचार नाही त्यांची त्यांन ज्या गोष्टी ते लोकं, दुसऱ्याशी शेअर करू शकत नव्हते किंवा आपल्या मनातले गुप्त विचार, ते दुसऱ्यांना सांगू शकत नव्हते म्हणून ते लोकं त्या काळी डायरीचा यूज करायची, की बाबा आपल्या मनोगत किंवा त्यांचं काय इमोशनल अटॅचमेंट ज्याच्यासोबत आहे किंवा त्यांची इमोशन्स, ती ते डायरीमध्ये लिहायची.
हो, पण असं पण बोललं जातं ना, की रोजनिशी डायरी देखील असते म्हणजे आपण डेली म्हणजे रोज काय करणार? आजचं, आजचं काय हो, म्हणजे दिवसभर आपण काय करावं. हा. थोडंफार हा, टाइम शेड्यूल. जसं की तू बोललीस की, आज दिवसभर काय करू हे देखील असंच होतं आणि तू बोलल्यानंतर म्हणजे ज्याच्यासोबत बोलायला, टाइम स्पेंड करायला टाइम नसत होता असे लोक देखील डायरी लिहीत होते. ते. तर आपण रोज बघतो की पण सकाळी उठल्यानंतर पहिला वायम करणे, त्यानंतर योग्य आहार घेणे, त्यानंतर आपलं कु स्कूल कॉलेजचं काय असेल, तर एज्युकेशन करणे. मग त्यानंतर घरी येणे, मग आपण मोबाईल स्क्रो.. स्कूल म्हणजे असं स्क्रोल करत बस तो. इंस्टाग्राम असू दे. मोबाईलमध्ये अनेक ऍप आहेत, व्हॉट्सअप असू दे जसे की स्नॅपचॅट, फेसबुक असे विविध चॅ म्हणजे ऍप्स आपण ओप पण करून बसतो. ज्याच्या करून, त्याचा काहीही उपयोग आपल्या दैनंदिन लाईफमध्ये होत नाही. म्हणजे डेलीच्या लाईफमध्ये, त्याचा काहीही संबंध नसतो. हा, इंटरनेटमुळे थोडीशी माहिती मिळते म्हणजे घडामोडी कळतात, न्यूज कळतात पण या न्यूज आपल्याला कशाद्वारे कळतात? मॅप, गुगल युट्यूब
पण ते जे तू बोलतेस, न्यूज वगैरे कळतात. ते तर आपल्याला अ प्रमाणपत्र सुद्धा तर कळतात आपल्यात दिवसभरात जर न्यूज पेपरं न्यूजपेपर येईल किंवा फक्त इतकंच की ऑनलाईन आप आपल्याला ल आपण पाहिजे ती, माहिती जाणून घेऊ शकतो आणि न्यूजपेपर साठी आपल्याला वाट बघावी लागते. कि हा बाबा, उद्या पत न्यूजपेपर येईल. मग आपण त्यात वाचू, की तर कोणती घडामोडी काय आहे? काय नाही? इतकाच फरक आहे.
हो, अगदी बरोबर. जसं की तू बोललीस की, न्यूजपेपरमध्ये देखील आपल्याला न्यूज किंवा घडामोडी कळतात. हे तितकंच बरो बरोबर असून, तू बोललीस की वाट बघायला लागते. तर कमी वेळेत आपल्याला जास्त माहिती किंवा ज्ञानात भर पडण्यासाठी, इंटरनेटचा शोध लावला गेला आहे. पण तो इंटरनेट, कसा म्हणजे कसा वापरावा चांगल्या पद्धतीने वापरा कि, वापरावा कि वाईट पद्धतीने वापरावा हे आपल्या हातात असतं. मग काही लोकं किंवा काही मुलं किंवा मुली वाईट संगतीचा वाईट परिणाम, म्हणजे वाईट संगतीचा वाईट परिणाम त्यांच्यावर होतो. जसं की, स्क्रोल करत बसणं. परत गेम्स वगैरे, पब्जी सारखे, लुडो सारखे किंवा झुपीसारखे वेग वेगळे लुडो म्हणजे असं वेगवेगळे, असे पैशांचे. खेळच आहेत किंवा गेम्स आहेत, जे ते खेळत बसतात, टाइम वेस्ट करतात आणि मोबाईल... पडणारे जे किरण असतात, ते आपल्या डोळ्यांसाठी... किंवा आपल्या शरीरासाठी अयोग्य, म्हणजे खूप हानिकारक असतात, असं म्हणता येईल. आम्ही त्याचा योग्य वापर...
त्यांचा विचार केला तरी असं होत नाही ना की मनुष्य... ती गोष्ट करणं सोडतो किंवा ती गोष्ट करणं बंद करतो. आपली आता दिनचर्या, ती सवय झालेलीच आहे की... आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉप... हं, की आपल्या लाइफचा पार्ट बनलाय की आपल्याला ते... केल्याशिवाय किंवा ते बघितल्याशिवाय आपल्याला सुद्धा चैन पडत नाही की, हा बाबा... असं कुणाचा मेसेज आलाय का कुणाला आपल्याला? कॉल केलाय का आपण, कुणाला कॉल करायचा का? ही आपली रोजची दिनचर्या झालेली आहे. आता बघ, सकाळी उठल्यावर पहिला लोक... अं, एक्सरसाइज करायची. किंवा अं... हा, फिरायला जायचं किंवा सूर्यनमस्कार करायचे, पण आत्ताचे... क म्हणजे, आताच्या युगात तू बघितलीस तर... सकाळी उठल्या उठल्या पहिले लोक इंस्टाग्राम चेक करतात. परत व्हॉट्सअॅप चेक करत की, माझं इंस्टाग्राम... चालू आहे का नाही? माझं व्हॉट्सअॅप चालू आहे का नाही?
सस्पेंड होतं.
हा, तर त्याला ती चेक कर. त्यांना टेन्शन येतं की, बाबा, की काय करू काय नको करू... असलं असं म्हणून.
पगती.
म्हणून तर लोक... त्यांना ती सवय पडलीय की, हा माझी दिनचर्या... हे करायचं बदलायचं.
हो, म्हणजे... दिनचर्येचा एक पार्ट झाला असून, तो आपण स्किप देखील करू शकतो. तो म्हणजे, असं बोलतात की एखादी गोष्ट आपण जर मनापासून ठरवली... म्हणजे आपण मनाचा निश्चय केला तर ती गोष्ट आपण एकवीस दिवस कशीबशी म्हणजे... आपल्याला मन बोलतं की, नको वाईट संगतीचं किंवा हे करू नको, असं बोलतं. पण, एक गोष्ट आप एकवीस दिवस... केली तर बाविसाव्या दिवशी ती आपली आपण आपल्या हातून घडते. असं म्हणतात, जर आपण... एकवीस दिवस म्हणजे शांततेत, शांत डोकं करून किंवा पूर्ण ऐक ना... पूर्ण विचार करून जर ती गोष्ट केली... तर आपल्याकडून होऊ शकतं. आपण जर बोललो की, मोबाईल अवॉइड करायचा आहे... हा बघ... मोबाईल काय... खराब आहे... किंवा इंटरनेट खराब आहे... लॅपटॉप असू दे... पी सी असू दे. कम्प्युटर असू दे... कोणतीही गोष्ट असू दे... असं नाही की... ती खराब आहे... फक्त ती योग्य प्रमाणात असायला पाहिजे... त्यासाठी तुम्ही एक टाईम सेट करा.. डेली लाई -फमध्ये एक पंधरा मिनिट... त्याच्यासाठी फक्त न्यूज समजेल आपल्याला काय मोबाईलचा... इंटरनेटचा युज... कशासाठी करायचा असतो... तर एखाद्या वर्डसचा... अर्थ जाण्यासाठी. -ठी... जगभरात कोण कोणत्या... गस... गोण... गोष्टी घडतात.. काय झालं म्हणजे कुठे आक्रमण झालं? आज इस्रोने काय केलं? म्हणजे... आपल्या देशात... काय घडामोडी घडतात किंवा एखादा... म्हणजे... काय? काय बदल झाले... किंवा प्लेनबद्दल अशी पूर्ण माहिती... जी जगभरातील माहिती आहे हे... किंवा... आपलं पुस्तकी ज्ञान फक्त... उपयोगी नसून... आपल्याला.. अनेक ज्ञानात... भर पडावी यासाठी इंटरनेटचा शोध लावलेला आहे... आणि त्याद्वारे आपण म्हणजे चांगला अभ्यास करावा... हा... आणि डोकं चालावं... ह्या... त्यामागे हे -तू असावा... असं मला तर वाट पण... अशी तरुण पिढी.. तू बघत आहेस... की खूप खराब म्हणजे... त्याचा अर्थ खूप खराब घेत आहेत... त्या द्वारे वेगवेगळे इंटरनेट गेम असू देत किंवा... अं... इंटरनेट द्वारे व्हिडीओज असू देत कोणतंही सोशल मीडिया... आता तू बघतेस... एखद्याचा अपघात वगैरे झाला तिचा जीव वाचवणे... खूप इम्पॉर्टंट आहे... आपल्या लाईफ मध्ये... तर आता मो मोबाईलमध्ये असं... मोबाईलमुळे असं झालेलं आहे की... सर्व जण... त्याचा व्हिडिओच करत बसतात... की ते कसं... अं... म्हणजे कसा अपघात झाला? किंवा त्या पाठीमागं कारण काय आहे... तर ह्या सर्वाचा व्हिडिओ करत बसतात... की त्या व्यक्ती ह्या व्हिडिओपेक्षा.. त्या व्यक्तीचा... प्राण कसा वाचवणं... हे गरजेचं आहे. आणि आपण.. तसे व्हिडिओ रोज... इंस्टाग्राम वर... असू दे... किंवा फेसबुकवर असू दे सो... वेगवेगळ्या अँप्सद्वारे... आपण ते व्हिडिओज एन्जॉय करतो... म्हणजे बघतो. आपल्याला... काहीही फरक पडत नाही.... पण त्या ठिकाणी आपण आपल्या व्यक्ती... किंवा आपण असेल... तर तो विचार करत नाही. तर मला... असं... म्हणायचंय... की आपण डेली लाईफ जगताना... एक पॉझिटिव्हिटी... आपल्या लाईफ मध्ये... ठेवली पाहिजे. बरोबर ना?
बरोबर. पण... जसं... तू म्हणलीस, की लोकं त्या गोष्टीचा व्हिडिओ करतात व्हायरल करतात बरोबर... पण... त्याच ठिकाणी जर आपण आपल्याला जरी धरलं गृहित.... समजा आपल्यासोबत अपघात नाही झालाय... खरं दुसऱ्या दुसऱ्या सोबत झालाय... तरी आपलं धाडस होतं नाई पुढच्याला जाऊन मदत करायची
हो... अगदी बरोबर.... दे... की... अं... पण आपल्या म्हणजे... संस्कृतीमध्ये... किंवा आपल्या... आईवडील आपल्याला सांग तर आपल्याला लहानपासून... तेवढे संस्कार केले जातात कि... लाईफ जगताना आपण अं... ताटपणाने... किंवा व्यवस्वी रित्या किंवा असं बोलतात कि स्वार्थी न राहता पूर्णपणे... जसे आपण आहोत... तसे आपण दाखवावं... किंवा एखाद्याची मदत करावी... आप आपल्याला लहानापासून... आपली आजी आजोबा असू देत... आई-वडील असू देत... काका-काकी असू देत... आप- आपले फ्रेंड्स देखील असू देत.... फ्रेंड्स हे आपले खूप जवळचे नाते असतं... त्यांना आपण सर्व काही शेअर करतो... आपली बहीण असू दे तर आपल्या ती सगळी... असं जर... सांगत असतात की, एकमेकांना सहाय्य करूया एकमेकांना मदत करायची असते... कारण वेळ ही सांगून येत नसते... आपल्यावर देखील येऊ शकते. आणि वाईट प्रसंगी, वेळेला जायचं असतं. किंवा कोणावरही असा प्रसंग अंअ येऊ शकतो, त्याला मदत करणं आपलं परम कर्तव्य आहे. आपण एका देशात राहतो आणि आपण रोज सकाळी अशी शपथ देखील घेतो कि, हे आमचे सर्व भाऊ बहिणी आम्ही सगळे एकत्राने राहू, गुण्या गोविंदाने राहू. तर आप
पण त्या गोष्टी होत नाही ना गं, आपण किती जरी म्हणलो की आम्ही गुण्या गोविंदाने राहू किंवा एकोप्याने राहू, पण त्या गोष्टी होत नाहीत. त्या रियल लाईफ मध्ये घडणं म्हणजे आत्ताच्या जनरेशन मध्ये घडणं, अशक्यच आहे.
हो, अगदी बरोबर. तर मला असं वाटतंय की, डेली लाईफ बद्दल तू देखील विचार करावा. मी देखील विचार कर ते आणि आपल्या लाईफ बद्दल कसं चांगलं होईल आणि लोकांच कसं ते चांगलं होईल याचा विचार कर आणि नेक्स्ट कॉल मध्ये आपण नक्की याबद्दल डिस्कशन करूया आणि तू तुझा टाइम मला दिलास, त्याबद्दल धन्यवाद.
ओके, ठीक आहे. थँक यू.
ओके, बाय.
बाय, तुला मी काय